हॅलो, येतोय आवाज.
हो येतोय ताई, बोला हम्म.. तेच ना. पण नाही होत म्हणजे, कधी विचार पण केला नाही काही गोष्टींचा आणि. शिकलो पण नाही त्यातनं, आणि आत्ताची मुलं त्या गोष्टी अ.. प्रयत्न तरी करतात.
करतात.
गून. काहीतरी रील्स वगैरे बघून, काहीतरी स्कूलमध्ये टीचर वगैरे सांगतात. त्या गोष्टी ऐकून वगैरे तरी ते, ट्राय करतात असं हो हो करतात. त्यांचे त्यांचे बघा. हम्म..
आपल्याला सुद्धा ते, नवीन नवीन गोष्टी सांगत असतात मेन म्हणजे.
बरोबर अहो तुम्हाला सांगते किसा, माझा मुलगा मागच्या वर्षी. अ.. त्या त्याच्या पप्पांचा बर्डे होता, डिसेंबरमध्ये त्यांनी स्वतःनीच. ते ग्रीटीग बनवल. ग्रीटिंग म्हणजे काय बनवलं फक्त मी त्याला फक्त आयडिया दिली होती. पप्पांचं बड्डे आहे ना. तर तू असं काहीतर दे पप्पांना पप्पा मग काय होईल मम्मी, काही नाही पप्पा तुला गिफ्ट देतील. आता गिफ्ट तर ते देणारच होते काही ना काहीतरी पण मग त्या गिफ्टसाठी किंवा मग असं दिलं तर म्हणजे काहीतरी त्याला समजावं. की आपण समोरच्याला काही दिलं ते समोरच आपल्याला देतो परत असं. मग त्यानी काय केलं त्याची ती ट्रक वगैरे होती ना. काहीतरी ट्रकसारखा शेप काढाला त्याला वेगवेगळे काहीतरी कलर दिले. आणि अजून खाली छोटीशी गाडी काढली. मग ते गिफ् त्यानी पप्पांना दिलं. त्याच्या त्यांच्या बर्थडेच्या दिवशी आणि ते कस पॅक वगैरे करून आणि त्याला मशीनचा धागा असतो ना. तो असं गुंडाळून आणि मग दिलं. तर केक वगैरे कट झाला आणि नंतर मग हा घेऊन गेला म्हटलं हा आला बर का घेऊन. मला माहित होत. हे मला विचारता काय आहे. म्हटलं विचारा त्याला तुम्ही काय आहे. ते पप्पा हे गिफ्ट आहे. आणि आता तुम्ही मला काय गिफ्ट देणार आहे. मग हे म्हणले अरे आणलेलंच म्हणे मी तुला पण आता बर्थडे त्यांचा पण मग मुलांना काय वाटतं. सगळ्यांच बर्थडे असलं म्हणजे आपल्याला काहीतरी भेट असतात. मग हो मग ते केक आणायला गेले. तेव्हा त्याला कॅडबरी वगैरे घेऊ आले होते. तो एवढा आनंदी झाला ना. अरे वा पप्पांना मी दिलं गिफ्ट तरी पप्पानी परत मला गिफ्ट दिलं असं. आणि ते ड्रॉइंग बघून ताई त्यांनी ते जपून ठेवलंय. किे माझ्या मुलानी मला फर्स्ट गिफ्ट दिल होत अस. म्हणजे हो म्हणजे मुलचं चं एवढंच असं परफेक्ट काम असतं ना आजकालच्या कि तुम्हाला याचे अनुभव येत असतील बघा. घरात.
म्हणजे दिवसभर ते आर्ट अँड क्राफ्टच चालू असत.
काही ना तर असे बनवतात. पण खूप छान होते. ब--हो खूप छान बनवतात. आता गणपती बनवायला सुरुवात झाली. बघा आमच्याकडे कालपासून झाली. क्ले चा गणपती बनवायचा. परत ते थोडस काही बिघडलं का लगेच मोडायच. परत बनवायच तेच चालू आहे. आता स्कूलमध्ये काय शिकवायला सुरुवात केली असेल ना काहीतरी किंवा विषय वगैरे झाला असेल. मग तो क्ले शोधून काढला काल आणि कालपासून तेच काम चालू आहे. हो तेच ना. तेच तेच. चांगलंय. पण मुलांचं आहे ना एकदम बोला
ते काय करता युट्यूब वर किंवा मग ते रील्स कंटिन्यू बघत असतात ना.
हो, तिकडून जास्त शिकायला भेटतं त्यांना,
हो आणि म्हणजे त्यांचं पण इतकं डोकं चालतं ना. काही ना काही तरी म्हणजे ते बघून आहे ना. त्याच्याशी रिलेटेड ते नाही जरी जमलं ना. त्याच्या रिलेटेड काय करता येईल अजून आपल्याला
हो ते बघतात ब्लॉगर. करतातच हो. आता बघा ना ते हे करायला. तुमचं आपल्याला हिंदी कधीपासून होतं? पाचवीपासून होतं. म्हणजे मला पाचवी पासून हिंदी होत. ह्या मुलांची यू के जी ला हिंदी आहे. यांचं हिंदी एकदम भारी हो म्हणजे हे रील मध्ये बघ किंवा ते कार्टन वगैरे बघत असतात. त्यातून ते शिकतात.
अ माझा भाचा आहे. लहान, तर तो बोलत नाही. बोलत म्हणजे जवळजवळ दोन वर्ष बोलतच नव्हतं जास्त असं. खूप एखादा शब्द बोलायचा.
अच्छा
मं आम्हांला सोंडेत बाई हां कां बोलतं नाहीं कां बोलतं नाहीं दोन वर्षाचा म्हटल्यांवर आंता बोलायंला बोलायंला पाहिजे आंता त्यांनी दोन अडीच वर्ष झाला बरं लागलं तरं लागलां बलांय तरं रील पाहूंन पणं ते डारेट हिंदच बोलायला लागलां
हं हं
हां आम्हीं हसांयचो म्हणजे अक्षरशः तो हिंदी बोलायंचा आहे नां तरं आम्हांला हसूं यायचं अरे म्हटलं आम्हीं कधीचां प्रयंत्न करतों तूं मराठी बोलावं आमच्यांशी बोलावं म्हणूंन तूं आंताडायरेक्ट हिंदी बोलायंला पणं आंता त्यांला तीनं वर्षाचा झांला तो मं त्यांला नां शाळेंत टाकलं मंग मंग आंता शाळेंत जायंला लागल्यांपासून त्यांचं हिंदी कमी झालं नां आंता तो मराठीत
मराठी बोलायंला लागलां बरोबर ते कसं रील बघूंन बघूंन पणं त्यांच्या तं ग्रस्तांना प पावरत रीलकडे म्हणजे हिंदीमध्यें जास्तं हे होऊन गेली नां त्यांच्यामुळे मंग ते हिंदी शब्दं त्यांला जास्तं समजायंला लागेल आंता माझां मुलंगा शेजारी आमच्यां बाजूंला नां अं हिंदी साईडर ते राहतांत हां लहांनपणांपासून त्यांच्याकडे जातो त्यांच्यामुळे ते हिंदी बोलतांत आणि हां त्यांच ऐकूंन ऐकूंन बऱ्यापैकी हिंदी बोलतो आंता त्यां ताई त्यां हो त्यांना मराठी कांहीं येतं नव्हतं हां जाऊंन जाऊंन आंता त्यांना मराठी शिकवतो कांकू असं करायचं कांकू तसं करायचं त्यां पणं आंता तोडकं मोडकं कां होईना त्यां मराठी बोलायंला लागल्यां त्यानंतर मी तुमच्यां मुलांला हिंदी शिकवलं आंता तो मलां मराठी शिकवतो हो आणि आपलं पणं पांचवीपर्यंत कांहीं आपल्यांला हिंदी येतं नव्हतं
हो आणि आपणं हिन्दी म्हणजे आपलां कसं होतं हिन्दी ते युपी बिहारी डचं जसं हिन्दी आहे नां आपलं तसं एकदंम विचित्र हिन्दी आपणं बोलायचं म्हणजे ते बोलायंला सुद्धां आपल्यांला लांज वाटायची आपणं पटकंन बोलायचं नाहीं म्हणजे ते
आणि आंत्ताची मुलं एवढं भारी हिन्दी बोलतात
खूंप भारी बोलतांत म्हणजे मी तरं माझ्यां भाच्यांवरण किंवा माझ्यां मुलीवरूंनच मी सांगते इतकं फ्युवर हिन्दी भाषेत बोलायचे ते
हो बरोबर आहे आणि बाकी अं इंग्लिश पणं बघां नां कांहीं मुलांचं एवढं छान आहे नां की अंहो चौथी पांचवीची मुलं एवढी भारी इंग्लिश बोलतात मंला तरं कधीं कधीं बहिणीचे मुलं आहेतं नां ते आंता अं उन्हाळ्यांच्या सुट्टीमध्यें आलेले नां सगळें ते तिघं चौघंजणं बसूंन आणि मस्तं ते गप्पां मारांयचे मी अरे यांतला आपल्यां समजतांय आपल्यांला पणं आपणं बोलूं शकतं नाहीं यांच्याशी काहींचं किंवा बोलायंला गेलो नां आप आपलं इंग्लिश वेगळं पडतं आणि त्यांचं ते म्हणंता मावशी तुलां कांहीं बोलतां येतं नाहीं हे शब्दं असे नाहीये अरे बाबां आमच्यां वेळेस असेच होते शब्दं अगं पणं हे शब्दं आत्तांच्या अशी नाहीं आहे आत्तांच्या अशीे शब्दं आहे बरं ठीक आहे बाबां आपणं ऐकूंन घेतं अयकू घ्यायचं आणि शांत रहायचं एज्युकेशन असं आहे आंता तुम्हीं शिकवायला जाऊं मुलांना डोकं चालतं
नाहीं तेचं आपल्यांला शिकवतांत उलटं
यूं के जीच्यां मुलांना मालतो ते गुगल बाबालांच नमस्कांर करावा लागतो बचं एकदाचं तरी प्राथमिक नमस्कांर करतो
आता असं काही आपल्याला आपण म्हटलं ना हे मला येत नाही ये थांब आपण नंतर करू हे. तर माझी मुलगी मला काय सांगते माहिती आहे का, ती म्हणते एक काम कर ना मम्मा चाट जीपिटीला विचार ना.
बापरे बघा ओ म्हणजे तिला ते पण माहिती आहे का चाट जीपीटीला विचारायचं असतं हे.
तशी फक्त फर्स्ट ला आहे आणि मला म्हनते मम्मा चाटजीपीटीला विचार चाटजीपीटी आपला हेल्प करेल.
बघा ओ किती हुशार हे, आणि आपल्या वेळेस ताई आपण डिक्शनरी काढून बस ते पेज नंबर किती हे मग त्याच्यात तो अर्थ शोधायचा आणि नही सापडला तर सरांना विचारा दुसऱ्या दिवशीच.
हो आपल्याकडे डिक्शनरी होती तेव्हा आणि त्यामुळे काय व्हायचं पुस्तकं चाळले जायचे, डिक्शनरी शोधली जायची शब्द कळायचे. आता यांचं त फार अवघड झालंय मुलांच.
तो शब्द गुगलला टाकलाय. आता तुम्हीच म्हणता हे च चाटजिपिटीला मॅडम विचारताय एवढ्या-एवढ्या त्या तरी ती म्हणजे विचार करानाही ताई त्यांचे मेमरी किती चालत असेल. आपण त्यांच्या मानाने काहीच नाहीे ये.
त्यांना काही पाहिजे असेल ना
हूं हूं!
आपण म्हटलं थांब मी गावात गेले का मं तुला मी घेऊन यील वगैरे असं.
हूं हूं!
माला म्हणते एक काम कर ना ब्लीकिट वर बघना असेल तर मागवून घे ना. कशाला गावात जायचं.
काही दिव सानी हे मुलना सगळ जागेवर बसून जग हालवायला निघतील माहितीय. खराय ये बाबा
पैसे नहीये म फोन पे कर ना मम्मा तू.
बापरे काय खरं नाहीय.
इतके अवघड ते.
तिचाच आवाज येतो वाटतं. हो हो हो मोबाईल साठी तर बापरे विचारूच नका. माझ्या मुलाचे त डोळे ताई तो मोबाईल बघून-बघून डोळे कधी-कधी लाल होतात माहितीय. मी एक दिवस मग गेम केला त्याच्यासोबत तो झोपलेला असताना हेना कुंकू लावून दिलं ओल करून. आणि डोळ्यांना लावून दिलं ते त्यानी झोपेतन उठल्यावर थोडे डोळे चोडले तर ते इकडे तिकडे. स्प्रेड झालं उठल्यावर मग माला विचारायला लागला मम्मी, म्हटले ये काय झालं रे तुझ्या डोळ्यांना. मग जाऊन म मिरवर मध्ये बघितलं मम्मी काय झालं म्हटलं तू काल खूप मोबाईल बघितला ना. ते बग डोळ्यातून सगळं रक्त आलंय म्हटलं आता बाहेर, तेव्हापासून कुठ तरी झालंय कमी त्या मोबाईलच. नाही तर मोबाईल खूप द बघायचा तो म्हणजे ते डोळ्यात न रक्त आल आणि मग काय केलं ओला रुमाला घेतला आणि त्यानी पुसलं ते बरोबर ते कोरडं कुंकू ते रुमालाला लागलं,. आणि ते असं दिसायला लागलं रक्तासारख हो एकदम सक्सेस. फुल झाला तो ही!
अवो पण हे आजकालचे मुलं आहेत ना, यांना वेड्यात काढणं पण फार अवघड झालंय.
हो हो अहो ते आपल्याला वेड्यात काढतात.
हो आणि म्हणजे एखादी गोष्ट फार तर फार एखाद दोन वेळा आपण वेड्यात काढू शक तो तिसऱ्या वेळेस तेच आपल्याला सांगतात हे असं नाही तसं ये तसं नाही आम्हाला वेड्यात नका काढू.
देवाच्या तिथे जाऊन आणि कुंकू घेऊन येतो लावतो आणि हे बघ मम्मी मी पडलो मला लागलं मग आपण जाऊन आणि बघतो किंवा मग नेल पेंट घेणार कुठ तरी लावून ला घेणार मम्मी हे बघ लागलं मला मी पडलो खूप दुखतय आता असं
तेच म्हणजे किती हे जनरेशन पुढे गेलेलीये किती अवघड आहे
खूप डेंजर बाबा म्हणून म्हणते हे मुलं काही दिवसांनी ना घरात बसून सगळ्या गोष्टी हँडल करतील माहिती काय ते आपल्याला ता सांगा तुम्ही ह्याच्यावरून ऑर्डर करा घ पेमेंट कुठून करायचं ह्या गोष्टीे ताई आप आपल्याला कधी समजल्या आता चार पाच वर्षापूर्वी आणि ह्या मुलांना हो आत्ता आत्ता कुठं ऑनलाईन तर आपण कधी आत्ता ऑर्डर करायला लागलो इतक्या दिवस नव्हतो करत आणि हे मुलं आतापासूनच सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे
हो ना खरच अवघड होतंय हे तर मोठे झाल्यावर तर हे परस्पर पेमेंट करून मोकळे होतील तरी पत
नाही नाही नाही समज अहो माझ्या नंदेच्या मुलाने तेच केलं ती फक्त मोठी बॅग बघितली त्यांनी अ याला कुठं ट्रिपला वगैरे जायचं असेल न तर बघून ठेव म्हणे फक्त असं मम्मी कशाला बघते का सगळं चौकशी करून घेतली आणि न सां ती बॅग ऑर्डर पण म्हणजे अ याच्यात आपण टाकू ऑर्डर केली फक्त त्याला तो ओ टी पी जो आहे ना याला सॉरी आपण पेमेंट करायच्या वेळेस जेव्हा तो हे आपला जो पासवर्ड असेल ना तो त्याला समजत नव्हता म्हणून तो मम्मीकडे गेला मम्मी आता पुढचा ऑर्डरच होत नाही म्हणे काय करतय रे तू? अगं ती तू बॅग मागितली ना मग ती घेऊनच टाक ना आता आपल्याला गावायला जायच चंच हे ना म्हणे वहिणी जर तो नंबर याला माहिती असते ना यानी बरोबर नऊशे रुपयाची बॅग मागितली असती म्हणे आज डेंजर आहे बाबा खूप ते हो हो चालेल चालेल हो हो हो चालेल ताई ओके थँक्यू ह
हो हो